हा हा येतोय येतोय माझा पण येतोय ना हो
हम्म काय करताय
अम् काय नाही आता सध्या बसले या अेच निवांत
हां
तू काय करतय
काय नाही बसलंय बघा
हो
दसऱ्याची वाट बघतय दांडिया ते नसतात
होय दसरा आवडतोय
हो दसरा गणपती खूप दसरा म्हणजे असं
हा दांडिया वगैरे हा गरभा वगैरे ते खेळतात ते
हां
हा
मग दांडिया म्हणलं की आमच्या गल्लीतले मला पहिल्यांदा बलवा येतं
आणि नाही ते दांडिया म्हटले की का नाही मुलींच्या बायकांच्या अंगात जरा वेगळंच घेते हो क नाही ते जरास छान वाटते ते त्याच्यावरती खेळणं वगैरे ते छान वाटते ते म्हणजे तुझ तू जातेस दांडे खेळायला ते
मी पहिला जाते आम्ही
हम्
करतोय म्हणजे आठला असं सग जिवून घेतोय आठच्या आधी
बर
आणि म्हणजे पहिले दोन दिवस का खेळत नाहीत आमच्या इथं पहि दुसऱ्या दिवशी बारक्या मुलीत खेळतात मग तिसऱ्या दिवसापासून आम्ही मोठी खाय चालू करतोय मग आम्ही बघ जाऊन खेळा चालू करत का कोण आल्यात काय आम्ही आवरून पूर्ण बसतो. तर साडेआठ ला
हा
दांड्या हातात घेऊन सगळी बाहेर येऊन बसतो आमच्या दारात आणि मी आणि अजून एक फर्गी जातोय बघतोय चालू झालय काय. जाऊन तिथं थांबायचं तिथनं फोन करायचा या म्हणून
हा
आपण खेळा चालू करूया मग आणि तिथं कसं आहे आमच्या गल्लीतली कोण खेळाला चालू केल्याशिवाय कोण चालूच करत नाही खेळाय
अरे ह का
हा तिथल्या बायका जरा अशा लाजत्याात मग आम्ही गेल्याशिवाय येत नाही त्या आमलाच म्हणताात या की तुम्ही या की तुम्ही तुमच्याल्याशिय चालू होत नाही
त्यांना तरी तेच की त्यांना तरी खेळायचं असते फक्त पुढं कोणत पाहिजे हम.
मग मी म्हणल्या होता मी म्हणल सगळ्यांना मीच पार्टनर पाहिजे असं आहे.
हम् सानस मग
हा.
मग मुली तुझ्या फ्रेंड्स वगैरे असणार की भरपूर मग तिथं अरे वा का काय
आता मागच्या वेळीच्या दसऱ्यालाच आमच्या गल्लीतल्या एका काकूंनी माझ्याकडून दांड्या शिकून घेतलं
बरं.
त्यांच्या अ देवाची त्यांची खुली आहे ना तर मग तिथं गेलतो हां. तुमच्या इथं कस असते.
आमच्या इकडं दसऱ्याला ऍक्च्युली नाही तर दसऱ्यामध्ये. इथे इर त्यांच्या म गराबा वगैरे किंवा दांडे्या असशा असतात. पण आमच्या गावी म्हटलीस तर तिथं नसतं तिथं कसं आमचं भाविष्य देवीच म्हणजे आंबाबाईचच देवळ आहे आणि म्हणजे असं कडक दस हे असते तिथलं देवस्थाान मग नवरत्न वगैरे ते ना असं पकडतात तिथं आमच्या इथं. आणि जस आता तुमच्या हा आणि इथं कस आता तुम्हाला दसरा फेमस आहे त म्हणजे दांड्या वगैरे देन खेळतात पण आमच्या गावी ना अ सोंग फेमस आहेत आमच्या इकडं. कधीतरी ऐकून माहित असतील तुम्हाला माद्याच माद्याचे सोंग हे खूप फेमस आहे मोबाईल वगैरे ना असं सर्च जरी केली ना कुठेही तरी तुम्हाला ते दिसेल त्याच्यात मद्याळा सोंग काढतात हा असे सोंग काढतात. त्याच्यात कसं असतंय तुम्ही डेली रुटीन मध्ये आपण ज्या माणसांना भेटतोय आता असं उदाहरणारथ आता मी आहे माझ्या रुटीनमध्ये ना समज मला कोणतरं असं शेजारी समोर ते कोणतरी गाडी फास्ट मारणारा माणूस दिसला दिस कधी कधी असं गाव गावभाग म्हटलं की अशी वेगवेगळी माणसं असतात. ती गाडी फास्ट मारणारा एखाद आजी सतत एखादा माणूस सतत गवतच असा आणतेला किंवा माणूस सतत एकांद ते बडबड मोटऱ्यान बोलतायला वगैरे अशी असतात माणसं ना? त्यांची त अशी ना हा म त्यानं त्यांची अशी मेमीक्री करतात म्हणजे असं हे करतात तिथं ते अशी त्यांचा हा परिधान पोशाख करायचा वगैरे ते आणि त्यांचं असं सगळं बोलायचं परत अ ते एक थोडस हास्य म्हणून तेवढं करतात. आणि त्याच्यानंतर मारलं ते सगळं असं हे बनवतात असं सगळं पूर्ण असं सगळे कोण एक जण महाराज होतात एक जण असं सगळं ते महाराजच्या काळातलं ते सगळं बनवून ते सगळं असं ऍक्टिंग करत सगळे ते. असं सोंग रोज सोंग असतात आणि अ ते असं म्हणजे म्हणजे म्हण नऊ दिवस आणि असं म्हंटलं जातय की म्हणजे त्या गावात कि कि अ ते वर्षाला ते करणं गरजेचंच आहे. त्याशिवाय नाहीतर मग काहीतर प्रॉब्लेम येतोय म्हणतात तिथे पण ते वर्षाला सोंग हे काढतातच मादळमध्ये आणि फेमस आहेत पूर्ण फुल्ल फेमस एन्जॉय असा रात्र गेलेली कळत नाही रात्र रात्रभर सोंग असतात. पूर्ण रात्रभर सोंग होय होय आणि अस निबांत चार साडेचार पर्यंत असतात सकाळी सकाळची
पहाटे
आणि संध्याकाळ सोंग्याला असतात सगळे पूर्ण फुल गाव आणि आपलं देव ह्याची सगळ्यांच देव आपल्याबरोबर दसऱ्या दिवशी उठतात. मग आमच्या गावामध्ये कस आहे निम बरकर म्हणून असे त्यांची भवानी म्हणून अय त्यांच्या आदल्या दिवशी देऊठते आणि त्यांचा वेगळा देव देवी तिने नाचवतात आणि ज्या दिवशी दसऱ्या दिवशी देल्या परत आ म्हणजे ती भविष्याची मोठी अंबाबाई ती दसऱ्या दिवशी नाचवतात गावात मोठ्या ना पालखी वगैरे असतात त्याची. पर्ण अस गावाशी बाहेर काढून असं नाचवून वगैरे मुललं तेन सगळी गावातली हे करतात आणि ती देवीचा भाऊ आमच्या गावात आहे म्हणजे आमची वाडी आमच्या गावाला ना वाड्या भा सा एक मेन गाव आणि त्या गावाला तेरा
हा.
बरोबर आमच्याच वाड्यामध्ये त्या आंबाबाईचा भाऊ आहे होय मग ते भेटायला म्हणजे सो तोपर्यंत तवीला बाहेर काढल्यानंतर ती आमच्या गावात तोम्हाला जोपर्यंत येऊन भेटत नाही आणि तिथं येऊन त्या आमला सगळ्या आमच्या वाडीच्या बायक बट्ट्या भरून जोपर्यंत तिला सोनं घलत नाही तोपर्यंत खाली सोनं म्हणजे मादळ गावामध्ये खाली सोनं लुटायचं नाही ते असं ती पद्धतच आहे
हो का
हा मग आमच्या इथून आम्ही वटी वगैरे भरतो हो मग ती यती आमच्या
हां
मामी आरती वगैरे देवी आली की तिचं स्वागत करून अ सगळी जण मिळ पाणी वगैरे घालून ते आरती करून पालखीची वगैरे सग स वगैरे घलून घालतोय त्याच्यानंतर जस एखदी माहेर तिला मुलील्यानंतर तिला जातना पाय जड होताना माहि तशी सेम म्हणजे येताना वरती नाही दघां केली आणि चढ तिला ोघां वात तिथतीनेी येताना सुद्धा दोघं तरी असली तर फष्ट येते की तिने आणलीच नाही असं एवढं ह म्हण दोघ दोघ चौघ चौ खाली लू शक त खाली नाही मामी सगळ्यांनी तिला हात झोडून वगेते असं असं म्हणत बा बा पुुढल्या वोषी अस मग अशी जरागढं आणि मग त्या गावात गेलं की मग तिथं गेलं त्यानंतर मग ते सोनं वगैरे लुटायचं मग ते मोठठा आपला हे असते दसऱ्याचा रावत त्याला जागायचं वगैरे अस चालू असत मग चला कि मग तुमच्याकडे